आ. हाला का आवाज? हॅलो. हा आवाज आला का?
हॅलो, येतोय का आवाज?
हा आला आला. हॅलो.
हां येतोय का आवाज? हॅलो. हा नेटवर्कचा प्रॉब्लेमे. रेंज मध्ये नाही का?
हॅलो.
हा.
ना हाय. तुमचा यायला की, हॅलो.
हा हा येतोय मला पण तुमचा. हॅलो हा नेटवर्क मध्ये या म्हनलं. कारण जास्त वेळ अस, डिस्टन्स पण ठेवायचं नाही बोलण्यामध्ये. त हा येतोय. हा हा. जास्त बोलण्यामध्ये डिस्टन्स पण ठेवायच नाही म्हणू सांगितलेय वाटतं.
होय होय तसं पण हाय.
होय तेच म्हणलं येतोय का आवाज? नेटवर्कचा प्रॉब्लेमे.
चल माझ आप आपल्याला तर आपोआप कॉल एंडच होतोय.
होय का? हा हा हा हा.
हा असं होत. ऑप
तेच की, त्यामुळ ते हॅलो हॅलो म्हणते रेंज चा प्रॉब्लेम यायला लागल्या. आता त्यां मेमीन मागाशी तुम्हाला कॉल केला ना बघा. तो पण ऍड झाला कॉल.
होय काय?
हा तो मगाशी म्हणे नाही का, चुकून लागला बघा तुम्हाला लागला. मग तो पण आता ॲड झाला. अस माझ तीस टास्क झाले आता.
होय.
हा मग मला वाटतं तरी पण आता मी कॉल तिथे गेली तरी येतही कॉल करता. कसं काय काय माहिती?
म्हणजे तीस झाले. तरी पण येतोय कॉल करता.
हो
बापा हातो म्हणजे तुम्ही तीस कॉल कम्प्लीट झालेत का आता?
हो तिथ त मल त मला वाटला आता माझा एक कॉल राहिला असणार. त बघते तीसच्या तीस झालेत आता तीसच्या तीस पूर्ण झालेय असा आले तिथं
मग तुम्हाला म्हणलं होत मी ते म्हणजे पेन्सिलचा ऑप्शन असते बघा पेन्सिलचा सबमिट कराच्या आधी
नाही ओ, मी ते गेली बॅक गेली आणि तु मला कॉल लावला. मी काय केलं जिथं नंबर डाइल केलतं ना, तू बॅकला गेली नंबर घेऊन आणि तू मला कॉल केला. मला वाटलं झाल असलं पण नाही तू ॲड झाला आहे कॉल.
मग का ॲड झाला म्हणजे म ॲड झालाय बघा वर आता वर पेन्सिल वगैरे असं काय दिसते का बघा पेन्सिलचं चिन्ह असं. नंबरच्या पुढं, जर पेन्सिलचे चिन्ह दिसत असेल ना, काय म्हणला? पेन्सिलच चिन्ह जर दिसलं असेल ना, त्या नंबर वर हा त्या नंबर वर दाबा म्हणजे पेन्सिलवर त्या आणि परत म्हणजे अस दुसरा नंबर त्याच्यावर टाका. आणि परत कॉल करू शकताय मग. जर तुम्ही कॉल सबमिट केलं नसेल तर, हा, सबमिट केला असेल तर मग काय होणार नाही. म्हणजे मग ते चेक करायला घेतात नंबर, सबमिट जर केलं न सल तर, एडिट करता येतो आपल्याला नंबर तिथं.
बरं बरं बघते बघते, कारण मी म्हणलं आता एकोणतीस कॉल झालेत. झाला एक कॉल राहिला आता करायचा. बघते आता तीसच्या तीस झालेत.
हा, म ते म मला तुम्ही केला न, त्यामुळे झाला असेल मग, मग अजून तुम्ही आता आता सोबत दोन कॉल केला. मग अजून सबमीट तवा केला नाही ना अजून कोणताच कॉल.
आत्ताचा आत्ताचा कॉल केला की सबमीट. आता जी दहा मिनटं बोलली ना, तो सबमिट केला.
हा, मग तो पण झाला वाटत मग आता झाला असणार हा, एकदा सबमिट केलं का नाही आधी जे ते पण कॉल एकदम सबमिट होतात मग.
हो हा हा, मग आता तुम्ही तुम्ही आता तुमच्या मोबाईल ला तीस कॉल झालेत. मग तुम्ही सबमिट म्हणून केलं मग, त्याच्याकड तुम्ही काय केली प्रोसेस?
कायच नाही, झालं एवढंच केलं मी. काय नाही केलं. मग आता ते म्हणजे अजून तर काय दाखवलं नाय पेमेंट मध्ये, माझी नणंद काय म्हणत होती. अ ते कोणतं तरी एक फॉर्म भरायचा वाटतं गुगलचा
हां हां,
फॉर्म म्हणल्या बाई, फॉर्म भरायचं तुझं व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट त्यांनी टाक म्हणली. अकाउंट नंबर वगैरे, मग ते होते वाटते. मला पण काय माहीत नाही. पण त्या सांग तो म्हणल्यात. मग मला जर समजलं तर तुम्हाला सांगते मी.
तेचकी आता सगळेजण एकमेकांना सांगेल पुढची प्रोसेस काय करायची आहे.
हा कारण त्यांच झालंय ना, त्यांचा आता पुढचा पण टास्क चालू झाला त्यांचा.
हां होय.
हा फोनचा टास्क होऊन, आता आठ दिवस झाले फोनचा टास्क.
होय, त्यांना तुम्ही विचारलं कासं झिरो झिरो. झिरो झिरो कॉल झालं तर चालतय का, वगैरे म्हणलं विचारलं का त्यांना?
त्यांचे पन झाले थोडं तसे. बाद झाल्यात ते म्हणले, माझे पण बाद झालेत कॉल थोडे.
पेमेंट भेटत नाही एवढंच.
हा असंच होईल, आता मग आता तुम्हाला थोडं कमी मिळेल पेमेंट, मला वाटते जास्तच कॉल बाद झालेत ना.
पणेल पण जेना म्हनल ते टास्क.
नाही, आता चालू राहला सवात तुम्ही कॉल कम्प्लीट केल्यात म्हणल्यावर चालू राहणार आता.
हा हा, नाही तर ते काय सांगितलेलं तुमही जर कॉल केल नाहीतर तुम्हाला कॅन्सल करण्यात येईल, बंद करण्यात येईल आसं. तुला एकदा सांगितलेल ना. म हा हा हा हा हा. हम्म, मग आता त्यांनी काय केलं? हो, मग आता मी काय केलं, ते पेमेंट मध्ये गेली ना फोन नंबर आणि युपीआय नंबर टाका म्हणतय, पण तिंथ काहीच येत नाहीना, म्हणजे बाहेर जा म्हणते ना. आपल्याला तिथ टाकता येत नाही, म्हणजे बाहेर जा.
तेच मग. तेच नंद्याने सांगितलं मला फॉर्म भरा म्हणून, माझ बघू त्या माझे काय काय. प्रोसेस होत्या, मग तुम्हाला मी सांगते.
हो हो तसंच येते ना, ते तुम्हाला पण पेमेंट् मध्ये गेल्यावर.
हा तसंच येतय मला पण, म्हणजे असं अकाउंट नंबर डायल करा म्हणतं. तजाव कोण दाबत नाही आणि
नाही नाही नाही, हा मागे जा मागे जा मध्ये, ते मी म्हटलं माझं कॉल झीरो मध्ये घेत्यात म्हणुन येतय की.
नाही नाही सगळ्यांनाच तसं येतय वाटतं, मग ते काय तर फॉर्म वगैरे कसला भरायच असतो वाटतं.
तर आता कसं आपल्या आधी ज्यांचं ज्यांचं झालंय ना, ते आपल्याला सांगतील कसं कसं करायचंय.
होय होय, मग त्याने आता म्हणलेलं सकाळी तुला ते पाठवतो लिंक. अजून तर काय पाठवले नाहीत, बघू आता.
हो चालतंय की.
हा माझं जर झालं तर व्यवस्थित तर मग तुम्हाला सांगते मी कसं करायचं.
हो.
हा हा.
हां.
किती मिनिटात हायत आजून सहा मिनिट्त आता झालेत.
हा.
हम्म हम् हम्.
त्यांना ज्यांचे पाच पाच कॉल झालेत, त्यांना नाही ना कॉल लागत.
नाही वाटतं मी काय ट्राय केलं ना सोडा.
म्हणत्यात, हा हा म्हणजे वेगवेगळ्या लोक ना पाच जणांना वेगवेगळ कॉल करायंच वाटतं.
हा हा आता तुमचं काय झालं आता पट्टी पूर्ण तुम्ही काय नाही केलं तररी चालत आता. झालं तुमच हा तरी मझच विरद्ध पावड्या गेलाय मग ते आता एकदा सबमिट झाल तरी झालच आता काय करता येत नाही असये माझ पण झाल सर्व चार पाच तसेच झालेत आता असू दे आता काय करायच म आवाज काय म्हणला हॅलो हॅलो
हा हॅलो
नेटवर्क मध्ये नाही वाटत आवाज हॅलो हा आला आता हा आला येतो येते बोला
तुम्ही मला हा केव्हा कॉल केला तुम्ही मला हा कितवा कॉल केलाय? हॅलो हॅलो येतो का आवाज? हॅलो